आु चालल चाल चालू ठेवा मी कामावरते
हा हा चालूच माझा
ह
जादा असले तरी एक दोन एक दोन टाका
एकप
हा. सुकेला असले तिडपी टाका ह
आओ ते मनिषा ताईंना विचारलं मी त हो नवच सेकंडाच म्हणे क तीन मिनटाच
काही तो कोणी काही
ते म्हणे संदीप भाऊचा ऐकू नका म्हणे काही ते पैसे येत नाही म्हणे मग मग बोललो तर बोलल्यावरच ते चेक करते आणि बोल ज्याची ज्या कॉलला बोलले का त्याचेच पैसे पाठवतात
हाव ना मग
अ आता येऊ पाच मिनिटातच करू आपण इतके वेळ नाही म्हणे ते ते सांगते म्हणे दा आहे पण मग ते तीन तीन तीन मिनिटेच बोलायचं म्हणे त्यामुळेणे आम्ही नव्वद नव्वद सेकंदाचीच करली म्हणे बरोबर ना मग एवढेच एवढे कॉल मानल्यावर ते दहा दहा मिनिटाचे कसं काय सांगन आणि त्याणे बोलायचंच म्हणे प्रत्येक कॉल मध्ये नाही बोलत मग हे होत नाही म्हणे
हॅलो.
हा. तेच म्हणलं आपण तीन तीन मिनिटं होत नाही बोलू तसंच ठेवू ठेवायला नाही चालणार ते हम्म. झाल्या तीन मिनिटे होतले त्या मला तेच म्हणे मग त्याचा उपयोग काय म्हणेल दहा दहा सेकंड सांगितले म्हणतेय ना पण मग जाणते अरुणा ताई हीबी म्हणे ते संदीप भाऊच होत नका ऐकू म्हणे बोला म्हणे
हो का. बोललच ना आ बी केले पाच बी केले तर
हा आपण बोललो जाऊ थोडं थोडं कोत नाही झाली लागवड मग
तर चालू बाई
कायची लाहुरला बाद
का पाक्षच
हो का चुरीचे बि लावाज एकय?
आ
तुरीचे पण लावायचे
हा तुरी चा बी लावाच आहे ना हम्म आता आज बादास लावून घेतो
होव का
लांबणत आवरून जातं मग
हा बरं आहे ना उगलग चांगलं
हा पण गवळीतन हरणी खाते ना त्याच्यामुळे दाट लावूनच आलुय
हो बाई
ले खात बाई गवळ्यात
हा.
हव ना लईच लई बी लागत होत होळी मधी बाद कीच्या वावरात नी लागलंय एवढंच
हा तिकडं काय उमला सांग
हा भारी हुगल
हम्म
बरं आय पहू आता करून काय होत न काय नाही याचं रिझल्ट
हा जे होईन ते हुईन मता काला कोणी ती काय तर कोणी हाव ना
कविता तई ला माहितीय ना माहिती द्यायला पाहिजे हो क माहती सांगायचं कसं बोलायचं काय बोलायचं
ते नुसत ते व्हिडिओ पाठवते बर का ते ते व्हिडिओ आल की एवढं लक्षात राहतां का आपल्या सांग बरं
न्हय पण मग मी ते व्हिडिओ बी नाही ऐकलान तो आता मी व्हिडिओच त्यो एकदा हा आता मी येऊ पाच मिनिटातच कॉल करू आय वेरिकम कशेल करीत बसत दहा मिनिटं
हा हा कर
हा हे पाच मिनिटाचं करते मग एक एक राहिलं ना आपलं अजून हा
मी लगे चेक करून घेते मग तो मूळ झाल हा ठेव ठेव
हा
मी लागलं तर करते आ आता लगे
बर बर
मुलकाच